बोल भावा काय बोलतोस?
आहेय भावा किती दिवस ना आठवण झाली कॉल नाही काय नाही?
ह अरे काय करणार? जरा बिझी होतो रे. होय तू काय करतोय? आता काय सांगू बाबा असतय काय ना काहीतरी अडचणी असतात त्यामुळे बीझी होतो. तरी
हा हा हा मी हाय इकडे घरी आलोय रे.
कारे?
घरची काम विम सगळी करायचे आहेतणारे हे यासाठी आलोय आणि आणि थोडं माझं पण काम होतं काम म्हणजे आपली शेतीची शेतीची रे आता लावणीची वगैरे
शेतीची कामं न हं हं हं मग कॉलेजला नाही गेला.
कॉलेज नाही रे कॉलेज
का रे आज काय आलं ना आज पेपर देत हो ते माहिती आहे?
पेपर होतं रे पण घरी आलाय ना त्याच्यामुळे जरा अर्जंट काम होतं मग बोललो आजचा पेपर हाव दे मसा कॉल केला मॅडमला आणि त्यांना सांगितलं की मला यायला मला यायला जमणार नाही म्हणून क जरा ट काम होता अस असं म्हणून सांगतला मॅमला हा
हं अरे आज पेपर दिले परत रिटर्न लिहायला करब सरांनी चिडले होते आज खूप
होय काय? चिडले होते.
हो पेपर नाही लिहिले ना कुणी लिहिलेला
हा हा हा
त्यामुळे चिडले होते सर खूप
आयला मी पण कस मी पण कमीच लिहिला होता रे माझं पण बघाय पाहिजे आता उद्या दोन दिवसांनी येऊन आणि चरन माता
बघ काय ते येत कारण सर खूप चिडले होते रे.
हा हा
सर खूपच भडकले होते. आज बोलत तुम्हाला समजत नाही का? कधीपासून मी तुम्हाला सांगतोय.
हां
करा करा तुम्ही करत नाही काय? सिरियस घेत नाहीत?
हा
म्हटलं काय करणार सर? मग
काय मग तेचणारे आहे
तेच ना
म बाकी काय आता बघतो येतो परवा
परवा कधी येणार आहेसता परवा तर हे त प्रॅक्टिकल लागतील
हा तेच रे पण दोन दिवस जरा अर्जंटच काम तसं सांगितलंय मी मॅमला मॅम नंतर मला पेपर देत येऊन आली याला आपण ते बोललेत चालते कर तुझा अर्जंट काम काय आहे ते आणि मग य ह मग दोन दिवसात ते करणार जरा पूर्ण आणि मग येणार हा असं आहे हं ते पण काम आणि शेतीचं पण रे दोन्ही पण
मग बरोबर आहे मग शेती शेतीतील झाली काय काम की नाही अजून
हा शेतीच्याज शेतीच्या अजून काम आहेत रे अजून म्हणजे अजून अ भात म्हणजे माळ्यान आणि लावायचे अजून दहा तरी माळ्या लावायच्यात. दोन दिवस तरी जातील त्यामध्ये लावायला.
अजून लावलेले नायेस.
नाय रे.
पाऊ पडतो काय तिकडं
पाऊस नाही रे कमीय पाऊस तिकड आमच्या इकड.
इकडे आज कमी आलाय कॉलेज साईड ला.
आा
आज मटलं पाऊस कमी आहे रे इकडे आज पाऊस नाही तर आज जास्त सकाली जरासा पडला होता रीम जिम.
हा हा
त्यानंतर काय पाऊस नाही तर पडलेला अजून.
मग इकड इकड नाय रे इकड पाऊसच नाय. काय भात म्हणजे च आपल्या बोरवेलचं पाणी असतं ना. त घेऊन लावाय लागतय त्याच्याने भात लावाय लागतयची. कल करू होय असा सीन झालाय. त्यामुळ रे बाकी काय नाय विषय. त्यामुळ कसं लेट होत जातोय रे भात लावायला तेवढे दिवस वाढत जातात.
हा
हा
हम्म
मग बाकी काय बोलतो म विषय
बघ हॉस्टेल ला हाय आलो मी पण काल सकाळी.
होय काय?
होय आ पेपर होतना रे म्हनून आलो हम्म बरं तर आलो म्हणून पेपर रिटर्न तर द्यायला भेटल.
हम्म तेच.
म वो आला नाय ब आता सर देतील की नाही काय माहिती परत.
बघूया आता सरांना विचारीन नंतर आल्यानंतर परत सरांना सर. काय सर असं आलं होत मी याचं काय सर म बघूया आता काय नाही तर मला बडबडतील. त्यांच्या रे
होय होय
ते पण हाय बघूया आता कसं काय ते विषय
खूप जणांचे पेपर द्यायचे राहिलेत.
प्रदीपचे नी मम्मी पप्पा आले होते त्यामुळे ते घरी राहिले होते.
काय बोलतो.
अरे प्रदीपचे रे आज अरे प्रदीप चे घरचे आले होते रे आज.
हा हा हा
ते दोघे राहिले रूम घरी त्यांच्यासोबत गेले वडिलांसोबत
हा हा
आणि बाकीचे काय म्हणत बाकीन ते राहिले होते अजून दयचे राहिले आहेत. म्हणजे पेपरलाच आले नाही रे ते हम्म.
म्हणजे म्हणजे माझ्या ज माझ्या बराबर तरी आहेत अजून चार पाच जण आहेत ना तरी.
हायत हाय तुझ्यासोबत खूप आहेत चार पाच नाय असतील खूपच.
होय काय अरे मग तो मंथन आणि आलाय का पा तिकडचा मंचन मंथन गुरुव आणि मणंत नाहीय होय.
नाही वाटत नाही ती
हा हा हा
हम्म.
हम् नाही आलना तो मग आहे. मंथन गुरुवारी आणि आहेत माझ्यासोबत मग ठीक आहे.
होय.
हम्म ह बाकी काय बोलतो?
बाकी काय बोलतोस? काय नाही बोल. याच्यातून तू गिले बाबा लय कंटाळवाणा बोलत.
काय बोलणार. बाकी आता काय बोलतोयस. काय माहित ती काय कॉलेजची अजून काय ती सांग मला, आज काय घेतला नाही. काय नाही. मी येन दोन दिवसांनी बोललो नाही येईन म्हणून.
ते जरा याची चालू आहेत रे. तुमच्याकडचं कोण आहे की नाही मिशीनच्या इकडं?
ऍडमिशन तर नाही रे कोण इकडं आमच्या इकडं.
अ अरे बघ कोण असले तर, जरा फायदा होईल तुला पण.
हा बघतो तरी पण म्हणजे, ते सर बोलले होते. बघ बघ म्हणून सरांना सांगितलं. सर बघतो कसं काय ते आणि मग सांगतो. तरी पण बघतो मी. आमच्याइकडं कोण पोर आहेत का.
कुठले सर?
अरे प्रिन्सिपल सर ना मग लेटर द्यायला गेलो होतो. ना गेल्या टायमाला प्रिन्सिपल सरांकडे लेटर द्यायला गेलो होतो ना. ते घराची वास्तु शांती होती म्हणून ते लेटर द्यायला गेलो होतो.
हा
तेव्हा सर बोलले. हा तेव्हा साईन केला नाही बोलले की, कि बघ काय ते ऍडमिशन ऍडमिशन हा
ते
ऍडमिशनच जरा बघ म्हणून असं म्हणजे ते बोलले, सर्वांना घेऊन एकत्र पण असे बोल अरे ते म्हणजे अशी मोठी नाही केलती रे वास्तुशांती नॉर्मल मध्ये म्हणजे, पाऊस पण हा पाऊस पावसाचा पण भर होता. तेव्हा पाऊस पण लागत होता. आणि म्हणजे अशी मोठी नाही केली म्हणजे गावाला वाडीला बोलवून नाही केली. घरगुती अशी एवढी म्हणजे छोटीशी केली. जास्त अशी आनंदात अशी म्हणजे मोठी नाही अशी गणपती पूजन बोल तात ना ते केल. हा म्हणजे म्हणजे गणपती पूजन करून आतमध्ये परत प्रवेश फक्त केला. घरभरणीला कसं होत जरा मोठं करावं लागतं. पूजा बीजा करुन तेन जरा मो ठ कराव लागत ना. हा तसं नाही केल. हा हे फ तो गणपती पूजन. गणपतीला पूजलेला आत आणि घर प्रवेश करून घेतलेला फक्त आतमध्ये हम्म.
हम् हम् हम् तरी पण सांगायला तरी पाहिजेत. तवा फूल घर पूजन आहे. नाहीतर काय पण तू सांगितलंच नाहीस ना.
अरे हो. अरे नाही सगळी गडबडत झाली होती. काय काय करायचं आणि काय नाही हम्म असा विषय झाला अरे गडब बडीत गडबड काय कोणा सांगायचं. काय करायंच काय राहून गेलं. आणि माझी पण घाय ना त्यावेळेस, पूर्ण इकडे ये तिकडे जा असं. असा विषय झाला होता. अरे आता मी गेलो कि, ती आग अरे मी आता आमची घरबर घरप्रवेश होता ना. त्याच्या अगोदर मी इकडन तरी पाच सहा दिवस अगोदर सुट्टी काढून गेलो होतो, त्याच्यानंतर तिकडं काय-काय काम कर, काय-काय सगळं हे कर रे- सर्व कामं करून सगळे वाळलय कुठे कुठे सांगायचा. कणा-कणाच काय- काय घर घराच्या भोवरच्या जागा सगळी साफ करते. साफ करावी लागते ना भोववरून, किडा येत असतना घरा भोवारने. त्याच्यासाठी मग ते भोवारून साफ करून सर्व, होय. सर्व साफ करून असं वैर करायला लागतं ना रे. त्याच्यात मग कसं राहून गेलं लगेच, त्या गडबडीत राहून- गडबडीत आ.. -
आम्ही काल जाऊन साफ केली वाडीतली, तिकडं जायचं राहायला- मी, ऋतू हो वाडीत जाणार हाय. हम् सेश्नल झालंय एक तारखेपासून तर रिजाईन दे.
एक तारखेपासून जाणार राहायला?
बोल आई गी लागला रे बाबा.
पण मग आता इकडं काय येणार नाहीत तुम्ही.
इकडं काय आता येणार नाहीत मग तुम्ही?
कुठे?
इकडे, हॉस्टेला रे हॉस्टेलला वगैरे-
हॉस्टेलला कशाला येतो मग परत.
हॉस्टेलला.
हॉस्टेला कशाला येतो परत.
जेवायला, मेसला, विसला काय नाही मग?
नाही मेस तिथं ला- का येत नाही मेसला, तुला माहिती आहे जेवण बरोबर नसते ते.
मे मेसच कसं वा वैभववाडी म्हणजे, मेस लावणार म्हणजे कुठं मेस कुठं लावायची असते ती, कुठं लावणार तुम्ही?
हाय, अरे हाय थानावळ आहे तिथे. आपल्या ॲग्रीची पोर आहेत ना, काय-काय आहेत ती- होय, हा ते पण दिले लावतात ना त्यांना विचार कठे लावता तुम्ही त्यांच्या पण तिकडं जाईन मग
हा, हा, हा.
हम्म.
हं, हं, मग तिकडे वैभववाडीत ताट कसं आहे का माहिती नाही, एक ताट कसं आहे का माहिती नाही तिकडे?
ते विचारा पाहिजे सगळं बघणार ना, साठ रुपया असलं तरी बास आहे रे म्हणजे कसं- एक आणि तिथस ताटावर जेवण आहे, तुझ्या देवा जाशील तेव्हा हजेरी लावणार ते.
हा, हा, हा.
हम्. परवडत ना आपण एकटाइम रात्री जर मेस लावली तर बास आहे.
हम्म.
हम्म. दुपारचं काय रूम मध्ये करून खाल्ल तरी चालतंय.
हा.
मग भात डाली आणल्यास किस झालं, भात डाळ खालीच झालं होतं.
होय.
म.
हम्म.
काय रे, फ्री फायर, आयडी ह..
हा..
म गेम बेम का खेळतोस की नाही?
गेम बिम कुठं काय नाय खेळत गेम बिम. बंद केलाय सध्या मोबाईलच - स्टोरेज वाढलाय फुल झालाय, काय गेम कसला गेम आला तर मोबाईल लॅग मार- तो
म के हम्म वई काय तुम्ही तरी म्हटलं ऑनलाईन काय दिसत नाही काय नाही मी म्हटलं घरकुठं काय बि झालास की का
अ नाही ना आहे ना हम्म
ठी काय ठीकय तर आता आहेस क आता घरी आहेस की बाहेर आहेस चाणत आहेस
हा इकडे खालती आलोय अ लावणी करताय ना इकडे आलोय खालती
कुडो खालती
अ भात लावतोय ना त्या साईडला तिकडे गेलोय खालती म्हणजे माळ्या आहेत ना आमच्या माळ्या त्या जरा खालत आहेत तिकडे त्या खालती माळ असल्यामुळे खालती माळ असल्यामुळे इकडं भातलावाई कुठं आलोय तर खालती आलोय असं आम्ही बोलतो
हं
हम्म
असं आहे
तेच खालती आल होय
हा हा हा हा ठीक आहे ठीक बाकी बरं आहेस ना
ते काय बोलतु मग
ह